हा बोल ना मी बरी आहे तू कशी कुठे आहेस
मी पण मस्त काय चाललंय
घरातले कसे आहेत सगळे
मस्त आहेत तिकडच तिकड अ सांग काय चाललंय
काय नाही सगळे बघ निवांतयेत आता सध्या इकडं ना आधी ऊन होत खूप आणि आता आभाळ आलंय आणि आता कालपासून थोडं पाऊस आहे इथं तिकडं आहे का पाऊस
नाही ग आज म्हणजे अजून पडलेलं नाही पण आभाळच
ह अच्छा बर काय मग कसं काय आठवण काढली
काय नाही निवांत आज काही कॉलेज वगैरेला गेलेली नाही म्हणले की कॉल करावा तुला
हम्म हम्म
ह
हो अगं माझं ना जरासं हे चाललं होतं ग म्हणजे घर वगैरे झाडायचं चाललं होतं
हम्म
आता पुढच्या महिन्यात गणेश जे हे येत ना गणपती बसताय
बरोबर इतके लवकर घर झाडायला काढलेस
अगं मग परत वेळ मिळत नाही ना मग ते परत मग लई अवघड जाते आता परत पाऊस लागणार आणि परत पावसाच काय होणार नाही सगळे आणि घरात पण असणार ना
बरोबर बरोबर काय मग काय काय काय काय अजून चाललंय बाकी सुट्टीत काय काय केलं
कशाचा
सुट्टीत म्हणलं काय काय केलंस
सुटीत सुट्ट तेच काय नाही बाई सुट्टीत जरास मावशीकडे गेले तिथ राहून आले आणि काही नाही तेवढंच तिथं जर असं गेल्यान तर इकडं तिकडं फिरले जरा आणि आले
होय
हम्म
काय नाही बघ माझे डोळे जास्त दुखत होते फोन बघून बघून काय तुला सांगू
मग कशाला एवढा बघायचा
आता काय करायचं फोनचे उपयोग पण आहे दुरुपयोग पण आहे पण बघावा लागतो कॉलेजचा वगैरे येतं ना त्याच्यावरती वापरायला लागतो हम्म
हम्म ते पण आहे
हम्म
ते खराच म्हन का त्याच म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं म्हणजे जे चांगलं घ्याल तेवढं त्यातलं मिळतं बी बर म्हणजे जास्त आणि नको ते बघितल्यानंतर त्याचे म्हणजे दुष्परिणाम पण भरपूर आहेत आहे की नाही
हम्म बरोबर पण आजच्या काळात कसं मोबाईल आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झालेला आहे बरोबर का नाही म्हणून सर्वप्रथम काय मो म्हणजे अस फायदे तर जास्तच आहेत म्हणा पण काय काय बाबतीत असे दुरु म्हणजे काय म्हणतो आप पण दुष्परिणाम पण होते बरोबर तोटे ब
हे कसं काय तुला म्हणजे सुचल
काय अगं ते अचानक डोळ तू काय लागले ना त्याच्यावरूनच मला म्हणलं आता काय तेच बघ तेच का नाही फोन नाहीसच बघत
ह मी बघते ना मी मालिका बघते बघ आणि बाकी म्हणजे एवढं नाही चोवीस तास बघत बसत पण मालिका वगैरे फक्त तिमही
हा आता कस आधी कस असायचं बघ कि म्हणजे आधी फोन पण आपण आता कस आपण बोलतोय तस आधी कोण बोलू पण शकत नव्हतं म्हणजे पत्रावारी सगळा व्यवहार व्हायचा नंतर कस संदेश आ आता आता बघ ना आपण व्हिडिओ कॉल एका सेकंदात पण कोणाला पण लावू शकतो पण आधी तसं नव्हतं आधी साधा कॉल म्हणजे आवाज जरी कोणाच ऐकायचं असेल तरी पण ऐकू शकत न कारण तंत्रज्ञान एवढ म्हणजे पुढं गेलं
हम्म हम्म आधी कसं जुन्या काळात कसं सगळे म्हणजे आता तू समज म्हणजे कसं होत सांगते तुला फक्त कारण आता तू समज आहेस आणि मी भरपूर लांब राहते तर पहिले लोकं कसं म्हणजे काय झालं? तर त्या वेळेला त्या काळात म्हणजे ती चालत जात होती. निरोप द्यायला.
हो. पत्र पाठवायचे आणि अगं मी तर एका पिक्चर मध्ये बघितलं हा मी- पिक्चर मध्ये बघितलं, की एक महिना वगैरे लागायचा ते पत्र वगैरे पोहोचायला
हो, हो, हो का? ह कारण त्यावेळेचे पोष्टमन कस सायकल वर जात होते ना किंवा आधी पायी जात होती त्याच्यानंतर सायकल आली बघ ते सायकल वर प्रवास कराय लागले घरोघरी पत्र द्यायला किंवा गाव आणि आता कस आता मोटरसायकल आली
हम्म बरोबर आता आता बघ ना की म्हणजे मोबाईल मु कस वेळ पण वाचतोय श्रम दोन्ही वाचतात आधी आता तू जसं म्हणलीस की पायी जात होते वगैरे पण आता तसं नाही आता सेकंदात आपण कोणाला पण मा
हा मेसेज मला हा बोलवू शकतो किंवा आपण बघू पण शकतो.
बरोबर आणि आता तर बघकी म्हणजे आधी कस. की तुम्हाला विजेच बिल भरायला किंवा पैसे पाठवा न तुम बँकेचा व्यवहार काय असेल तर मग कराल बँकेत वगैरे. ठिकाणी जे जे हा. जावं लागत होत आता तसं नाही आता घर बस.
हा घरी बसल्या तुम्ही बिल भरू शकता हा टीव्हीचा रिचार्ज भरू शकता म्हणजे. सगळंच होते पण सगळं बघू शकतोय गं पण आता. कस म्हणजे आता तुला. हे सगळं म्हणजे कस विज्ञान पुढं गेले त्याच्यामुळे हे ठीक आहे म्हणजे एक प्रकारे सुख उपलब्ध झालंय म्हणजे सुविधा. पण आता कस झालंय. मोबाईल मूळ मग लोकांना काम पण म्हणजे नको आहेत ना. कारण सगळं मो. मोबाईल द्वारेच हो. ते. सगळे हेच्यामुळच होत. तर मग कशाला कष्ट घ्याय. अस पण होतय ना त्याचे परिणाम पण म्हणजे हे होतय.
बरोबर आता ते नकाशे आपल्याला कुठं म्हणजे. नवीन ठिकाणी जायचं असल आता आपण बघ ठरवत होतो ट्रिपच वगैरे म्हणजे सहलीच तर आपल्याला आधी तर आता आधीच्या काळात असं नव्हतं माणसाना नवीन ठिकाण नवीन. जागा. म्हणजे लोक असे माहिती. नव्हते पण आता मोबाईलमुळे तसं आहे. का की आपल्याला कुठं जायचं की चला हा नकशावर. टाकलं की लगेच मदत मिळून जाते कुठल्या ठिकाणची माहिती मिळायची असेल तर मिळून जाते बरोबर का नाही.
हो ते तर हाय सगळं माहिती मिळते.
सगळ्यात जास्त मग मनोरंजनासाठी. ठीच. मोबाईल जास्त वापरतेत म्हणजे हम्म. बरोबर.
आणि तस कसं म्हणजे तो कस ज्याच्या प्रत्येकाच्या म्हणजे मा मानसिक क्षमतेवर आहे ना ते म्हणजे आता एखाद्याला जर मा म्हणजे मालिकाच बघायच असेल तर त्यो मालिकाच बघणार किंवा एखाद. जर त्यात शिकायच असेल मगत तो त्यात म्हणजे कस करायचं एडिटिंग कस करायचं. किंवा आणि खूप. काही गोष्टी असतात म्हणजे फोन पे कसं चालवायचं किंवा विजेच बिल हे. ते कसं भरायचं हे ते भरपूर म्हणजे त्यात शिकायला मिळतय ना.
हम्म बरोबर.
त्यात काय काय मग हे बाकीच असं काय काय गेम वगैरे डाउनलोड करून ते उगचच वेळ घालवतात. असं पण होते असं पण करतात ना.
हम्म आग आता मला तर आहे ना
म्हणजे त्याच जेवढ चांगले परिणाम आहेत तेवढेच वाईट पण परिणाम त्यावढेच आहेत.
बरोबर. झोप पण लागत नाही अगं मोबाईल बघाय लागलं की.
म ते आता तुला सवय झाली ना?
हा.
त्याच्यामुळ आणि आता कस आता कसं झालंय सगळं इंटरनेट इंटरनेटच झालंय त्यामळ लोकांना म काम सुद्धा मग लोक मोबाईल वर करतायत कम्प्युटर वर करतायत. त्याच्यामुळे ते स्क्रीन च कसं त्याची स्क्रीनच जे लाय म्हणजे आपल्यावर जो प्रकाश पडतो तो मला वाटत कसा वेग गळाच असतो नाही का? कसला असतो तो?
रॅडिएशन प्रकाश म्हणण्यापेक्षा रेडिएशन जे येतेत ना फोन मधून ते जास्त हानिकारक आहेत म्हणजे आपल्या शरीरासाठी.
हा मग त्याच्यामुळ ते आपले डोळे आणि हे खराब होते त्या मूळ डोकं वगैरे दुखत आणि तू बघितलास तर बऱ्याच मुलांना सुद्धा अस चष्मे वगैरे लागलेले आहेत.
हम् बरोबर आणि म्हणजे कसं आपल्याला फक्त वाटत कि डोळ्यावर वगैरे परिणाम होतो पण तस नाही आपल्या शरीरात जे काय म्हणतो आपण ऑर्गन वगैरे आहेत ना तेज्यावर पण परिणाम होत असतो पण ते प्लग कळत नाही म्हणजे कि असं होतय मग का झालं असं कळत नाही. ते काही काही लोकांना माहित आहे कि रेडिएशननी काय त्रास होतो. त्यांना त्यांनाच म्हणजे असं ते आता बघ आता तर नवीन चीप मिळते की रेडिएशन कंट्रोल करायची आपण जिथं बसतो उठतो फोनच्या मागे ठेवू शकतो. मग ते रेडिएशन कंट्रोल करते. माहितीय का तुला?
नाही नाही मी हे आता पहिल्यांदाच ऐकते.
तू पण मग ति चीप घे. कार्ड कार्ड असत असं कार्ड टाईप असतं आणि त्या चिप आसते ते रेडिएशन कंट्रोल करते. ते
म्हणजे ते सगळीकडं उपलब्ध आहे का?
हा म्हणजे तू फोनच्या वगैरे हा फोनच्या दुकानात वगैरे जर गेली ना तर मिळून जाईल तुला
हम् हम् हम् हा मग चालेलच की मी आता जाते आणि घेऊनच येते म्हणजे माझ डोळे तरी वाचतील नाही का चालेल चालेल आता ठेवू का मी
हा हा
ह तू पण लावून घ्या म्हणजे तुझं पण जरा
अरे मी वापरतेच ते मी वापरते हा चालतय बाय बाय हा